हॅलो.
हां बोला.
हा बोला, म तेच म्हंटलं कधी वेळ मिळाला तर या. असं, बघून जावा छान. हम्म म्हणजे कसं परत परत नाही होत हो बघायला ते. आता नंतर कस, आता तुमच्या इकडचं काय फेमस आहे आणि मला नाही माहित काय आहे सोडा तिकडचं.
नाही, सोलापूरचं काय आपल्या कडे अ खाण्यामध्ये म्हनलं तर भाकरी ठेचा शेंगाची
बाजरीची भाकरी पण तुमच्याकडे असते काय? हा आमच्याकडे जास्त करून नसतेच बाजरीची भाकरी
ह ह ह इकडे कडक भाकरी भरपूर.
बाजरीची काय! मग तुम्हाला तर करायला आवडत नाही की मग? कसं करताय मग घरी ते आणि कोण नसल्यावर?
नाही भाकरी शक्यतो जास्त कोण म्हणजे असं चपातीचच सगळे हित हे आहेत आपल्या घरी म्हणलं तर हा पण प्रसिद्ध सोलापूरात म्हणलं की भाकरी. कडक भाकरी. हम्म, म ती ज्वारीची असू, बाजरीची असू
हा हा हा.
आणि परत आपल्या इथं च्यादर वगैरे, फेमस
नाही, तेच म्हंटलं, काय माहीतय कि बाबा हा. म्हणजे आता कोणतरी आणल तरी हा म्हणणारच की तुमच्या इकडे हे फेमस आहे मग करून द्या मग ते आपल्याला पण यायला पाहिजे न?
हो हो या की मग आपण करून खाऊ घालू की, त्याला काय?
हो म्हणजे आता हे असं कोण पण आलं तर म्हणणारच की मला पण सांगा कसं करताय?
हा ते, ते मी कसं, मी अजून लहान आहे ना म्हणजे जास्त गोष्टी नाही. पण घरातले आपल्या सगळं माहिती घरातल्यांना.
हा घरातल्यांना माहितीच सारखं असणार कारण सगळं त्यांना माहित असणार, की त्यांना सगळं येणार असतं.
तेच की.
खूप छान असतं सगळ अस बघायला ते ना?
हा इकडे कस यात्रा वगैरे असते आपली. त्याला गड्डा यात्रा म्हणतो आपण, म्हणजे जत त्रा वगैरे नाही का भरत गावात आताशी हित जानेवारी महिन्यात असती. मग ते मोठे, मोठे पाळणे वगैरे किंवा अ काय, काय वस्तू घ्यायचे अस ते त्या स्वस्तात ज्वेलरी वगैरे अशा, तशा मिळून जातात. तिथं यहां पर तिथे एक सिद्धेश वर मंदिरेयं सिद्धरामेश्वराचं
हां
छान‌ये ते पण आणि आपल्याला इथं आक्कलकोट जवळचेयं.
आक्कलकोटला मी आलेले आत्ता मध्यी म्हणजे आमच्या घरात त्यांची ट्रिप गेलीली सगळ्यांची हां त्यावेळेला मी आक्कलकोट मध्ये आलेले तिथे घरातले सगळे आले म्हण म्हणजे आक्कलकोट, गाणंगापूर
हां म्हणजे देवदर्शन फुल
हां हो गं त्याच्यानंतर ह्याला पण गेलेलो पंढरपूर आसं आम्ही केलेलं सगळं, पण बघायला सगळंच छानहायं खरंच म्हंजे आस बघण्यासारखं पणायं सगळ्या गोष्टी फेमस स्त वाटलं आक्कलकोट मध्ये गेल्या तिथली स्वच्छता तिथून सगळं बघून खरं छान
नाही असं प्रत्येक कसं गावाची किंवा शहराची एक खासियत आहेच कुठं ना कुठं तर.
हों हों आता त कोल्हापूर म्हणजे सगळं कोल्हापूर मग ते ऐतिहासिकच हाय म्हणजे ते आपले
कट होतंय ताई आवाज
हॅलो
हां आता बोला
आता आला आवाज.
हां येतोय.
हां कोल्हापूरमध्ये तेच की म्हटलं सगळं आसं ऐतिहासिक वारसा स्थळेच असल्यासारखंय सगळं म्हणजे पहिल्यापासून चालत आलेल्या परंपरा त्यांनी मोडल्याच नाही. म्हणजे त्यांच्या त्यांच्या असं वारसाने ते सगळं चालवतच आणल
हों आता कराडपासनं कोल्हापूर किती लांबयं?
जवळ हाय एक असेल म्हणजे एक स साठ सत्तर किलोमीटर तरी असेल.
म्हणजे किती अर्धा एक तास?
हां एक तास लागेल बघा आता कसं काय हायवे झालाय. त्यामुळं नाही खूप वेळ लागत. एक तासातर तुम्ही पोहचून जाता
कराड ते सोलापूर हे अंतर सहा तासयं. आणि मग तिथन पुढं कोल्हापूर म्हणजे हो. सात तास होत्यात सात, आठ तास. परवाच आले नां मी कराडला होते.
हां मस्त कराड पासून जवळायं की ओ कोल्हापूर.
हां तेच कि पण कायंये म्हणजे.
सोबत कोण नसणारेयं.
सोबत कोण नाही, ओळखीच कोण नाही, म्हणलं मग आता जाऊ दे. बघू मग नेक्स्ट टाईम! आता बघू की.
तरी कसं थोडंफार माहित असणार पण सोबत आहे.
हो.
हा एकट्याला कसं नाही होत यायला पण तेवढ्या लांब येन पण शक्य नाही
तेच की खरं हाय की.
आणि आत्ताचा तर दिवसमान असं नाहीच.
हो नाही कोल्हापूरमध्ये अजून म्हणजे आम्हाला मी ज्यावेळेला एमएला होते ना. त्याला आमच्या कॉलेजमधले दोघं होते एक ते वॉयलिन वादक आहेत. ते मॅडम आणि एक आहे ते दादा सिंगर होते म्हणजे ते
म्हणजे तु म हा.
हा मग तुम्ही त्यांना ओळखता का नाही मला माहित नाय अभिजित नाव आहे त्यांचं.
अडनाव काय आहे तिच.
पटणे पटणे बहुतेक हा.
नाय
हा आणि एक मृणालिनी परुळकर म्हणून होते.
मॅडम
हा मग हे दोघं होते आमचे कोल्हापूरचे बरोबर आहे ते ते पण आहेत ओळखकीचे तसे.
हा हा.
हम्म‌
म्हणजे खरं छान आहेस सगळं.
हा कॉलेज वगैरे सोडलं हे झालं म्हणजे जास्त आपण कॉन्टॅक्टमध्ये नाही ना. तेवढं हे होत हम्म.
म तुमाला नेमकं
अ काय नेमकं?
म्हणजे काय शिकवतातं एमएला बिएला मला ज एवढं मातीच नाही ना त्याचं काय
नाही माझं बॅचलर आर्ट्स हे मराठीतनं झालेलं आहे बी ए आणि माझं जे एम ए आहे ते म्युझिक.
अ मराठीमध्ये काय म्हणजे एम एच विचारताय का तुम्ही?
हां हा.
म्युझिक असतं म्हणजे शास्त्रीय संगीत आपण जे म्हणतो व्होकल त्याच्यामध्ये आपण मास्टर करायचं. हम्म तबला किंवा हां हारमोनियम पेटी
हां हा.
हां त्या गोष्टी सगळ्या
त्या गोष्टी असतात काय त्याच्यात?
हो.
हां. म्हणजे कसं मला माहितच नव्हतं ना त्यात काय? म्हणजे कसं विचारल्या सारखं
ची वगैरे आवड किंवा ॲक्टिंगची
हां म्हणजे आम्ही कधी शाळेमध्ये होतो तेव्हा, लहानपणी दिवाळीनंतर कार्यक्रम म्हणजे आता कबड्डीसाठी खो-खो असं नाट्य संगीत त्यांनाच असायचं दिवाळीला मग त्या वेळेला नाही ना कधी मला फक्त कबड्डी खो-खो असं आवडायचं, ते नाही आवडतं. हा सर
काय आवडायचं आवाज कट होतोय परत हां काय
आता यायला आवाज? म्हणजे असं कबड्डी खेळायला आवडायची. खो-खो आवडायचं. खेळाडूस तस आवडायचं मला असं मी तर नाही एवढं असं हे करायचं
हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म तुम्ही पहिल्या पासूनच म्हणताय? पण असं आवडायचं नात ते कुठलं तर काय कराय हम्म आता कसं नाही जमनार, म्हातारी कड आमचे सगळे
ते हो.
हो का? आमच्या फील्डमध्ये पण सगळं असतं, मेडिसिन रिलेटेडच सगळं असत
बरोबर आहे हम्म.
हम्म म्हणजे मेडिसिन कशा बनवायच्या कसं नाही
हो हो.
हम्म आता फार्मा सहीत आमचे सगळे गेले होते ना
बरोबर आहे हां फार्मसी
हां. म्हणून तर फार्मा पण मग त्यांना परत थोड्या दिवसात जॉबच करणार. म्हणजे त्यांना जायला. सर आता तर तुकाराम मुंडेनी खुप काही काही नियम काढले आहेत.
हो खूप खूप हम..
खूप नाही बरं झालं म्हणजे कसं आता फार्मासिस्ट लोकांचं पण हे होइल ते त्याच्यात बाबा तिने दुसरेच लोकं घ्यायचेत कामाला ते असं. म्हणजे ज्यांनी शिकले त्यांचं काही नाहीच तिथं वाया चालली म्हणजे घ्यायची आणि त्यांना चारत बसणारे असं म्हणजे
हो हो.
खरंच छान केलं असं सगळ म्हणजे बरोबर भेटलीत ज्याचं त्याच शिकलेले फायदा.
खरं आहे की खरं आहे.
त्या का गोष्टीचा छान आहे सगळ. वर्गाचं होतज करत त्यांना लोक इतका पैसा बाहेर खायला ते जातात कसंही बोललं तरं
हो हो.
ते पण काय उपयोगाच नाही ना.
बरोबर आहे हम्म.
त्यामुळे हा जे बोलतय ते सगळ चांगलं होतंय.
हम्म.
मग रेसिपी देण कोणती येते की नाही.
रेसिपी वगैरे ट्राय केलेत म्हणजे भाज्या वगैरे तर आहेत. पण मॅगीचे पकोडे वगैरे केले होते मध्ये -
मॅगेचे पकोडी कसं करतात मी नाही कधी -
आप आपली मॅगी जी असती ना ती उकळून घ्यायची. पाण्यामध्ये हम्म आणि ते सगळं पाणी काढून. नंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे आपले जे काय असतील मसाले.
हां.
काय टाकायचं आपल्याला ते टाकायचं त्याचा गोळा करायचा म्हणजे आडवा आवडत असेल तर आडवा. किंवा गोल. आणि जे आपली साधी मॅगी असते त्याच्यामध्ये ते हे करायचं टाकायचं. आणि ती मॅगी त्याला चिकट्टी वरणं मग ते.
जे आपलं घ्यायचं पहिल्यांदा उकळून घ्यायचे नाही. मग कोण घेत नंतेप शांध म जा हा हा
ते सगळं एकत्र करून. हा हा ते काय आपल्याला इन्स. इंस्टाग्रामवर वगैरे रेसिपीज त्याच्यावर बघून केली होती.
हा हा. मला आवडत अस न कध ट्राय कराय आमच्या वनास खूप छान छ प्रकारचे नाव. बरी करतात. त्यानंतर मोतीचूर चे लाडू खूप छान छान प्रकारच लाडू.
हा.
मला पण आव मग त्या मला असं सगळं शिकवतात बाबा हा तो पण शिक असं.